हॅलो हॅलो
हॅलो
काय करायलासा
काय नाही काम चालय ब्लाउज शिवायच
हो हो कुठे घरातच हायसा काय बाहेर
दुकानात
तुमचं स्वतःचं हाय दुकान
होय
हा हा जेवलासा काय?
अजून जेवायला नाहीसा जेवलोय बघा
आमचं दुपारी अडीचला जेवण
हम्म हम् हम् हम नाश्ता करत तर सगळ्यांना सुखाचा
सकाळी नाश्ता करून यायचं होय
मग घरापासून जवळच जवळच्या अंतरात दुकान आहे का लांब आहे.
एक दहा पंधरा मिनिटाच अंतराय
हम्म हम्म हम्म हम्म मग बाहेरन ऑर्डर येत असतील्या की
होय बाहेरच्याच ऑर्डरी येत्या
हम्म हम्म काय नाही बघा निवांत हम्म हम्म तिथलीच येत्यात का बाहेर लांबून पण येत्यात
माहिती होईल तस बाहेरची पण येत्यात
हम्म हम्म
तिकडन कसं कसं बाहे माहिती होई
म्हणजे संपर्क संपर्क जायचा जास्त असत
एकमेकाकडन कळालं हम्म पळवती येतात बाहेरचे नाहीतर इथली जवळची अस
हम्म हम्म तेवढ्यात म्हणजे फायदा होतोय त्याज्यात
फायदा
हम्म हम्म किती शिलाईये तुमच्याकडे
शिलाई माझी अस्तरच कटोरीचं ब्लाऊज असेल तर तीनशे
हो
साध सव्वाशे
ह ह साध म्हणजे ते फक्त कॉटन ह ते साधं म्हणजे आपल्याला सिम्पल पाहिजेलं असेल ते भरपूर शिलाई आहे की मग तुमची जड
होय इकड शिलाई तशीच अडीचशे तीनशे.
प्रिंसिसची किती आहे?
प्रिन्सेस ला साडेतीनशे चारशे. कस्टमर वर कस कोण देईल तस जुने कस्टमर वगैरे असले की...
हा आता आता ह्या जानेवारी..... पासून वाढले दिवाळी जानेवारी पासून.... मग जुने कस्टमर.... ती जुन्या ह्याच्या प्रमाणे देतात. नवीन आता आलेली मग वाढवून... कुणाचे जास्त वगैरे अस..... की मग इकडे तिकडे थोडंफार कमी करून द्यायला लागते.
होय होय आमच्याकडे एवढी शिलाई नाही ते सिटी लेवलला ते रेट म्हणजे परवडाय जोघा हायत नाही आमच्याकडे असं साध बाऊ ब्लाउजला त्याला ऐंशी कोण साठ घेतय कटोरस दीडशे दोनशे....
ते कस तिकडं.... एवढं फिनिशिंगच वगैरे हे नसतोय ना.
हो इकडे फिनिशिंगचा काय प्रश्न नसतो. फिनिशिंग एक्युरेट पण असतय होय.
फिनिशिंग वगैरे सगळ बघतात. फक्त अशी एकेक....
हम्
हम हम
फिनिशिंग वगैरे सगळं असं प्रॉपरली लागतय ती देतात आणि घेतात शिवून. एक प्रोफेशनली असतात त्यांना लागतय ना शिक्षक डॉक्टर वगैरे असतील ते...
हा त्यासनी लागत्यात प्रोफेशनल.
नसतोय.
होय ती काय मोठीे लोक असत्यात त्यामुळे, होय त्यासनी परफेक्ट तेन लाग
माझे जास्त करून कस्टमर तसेच तेच आहेत. डॉक्टर शिक्षक तेनच आहेत. त्यामुळं
आमच्याकडे तस नाही आमच्याकडे कस त शिवायल तसं शिजवाल फिनिशिंग एवढं काय म्हणजे बगत नाहीत डिझाइन तेन वगैरे.
फक्त कस कमी पैसे मिळतील, होय होय आणि इकड खेड्यात कस लोकांच म्हणजे सेजल म्हणजे तर कुठ पैसे चार पैसे कमी जातील असा विचार करतील. होय सीटी लेवल ला तस नाही चार पैसे जाऊ द्यात.
तिकडेच असं नाही इकड सिटी लेवल ला पण आहेत तशा आहे च्या बायका. पण मग हा मला कस ते कसं पण काम वाढून दिलेलं, माझं मला स्वतःलाच हे होत नाही.
हा म्हणजेच हा हा.
कामाची क्वालिटी अस
होय. कारण का आपल जर एक जर ब्लाउज
आणि मला कोण शिलाई वगैरे कमी दिली म्हणून असं पण वडून काढून द्यायला होत नाही.
हम ह एकदम प्रॉपरली म्हणजे परफेक्ट शिवून द्यायचं. हम्म हम्म.
चांगल्यातल वापरतोय. अस्तरच चाळीस रुपये मीटरच असते.
हम्म हम्म मग ते तुमच्या दुकानातच
तर शिलाया सुटत जातात ना लगेच.
हम्म हम्म जर दोर मजे अस तर पिको फॉल तेन सगळ एकदमच घेतासा काय? हम्म हम्म. एकदमच ख खरेदी करायची तेजी. हम्म हम्म.
मटेरियल वगैरे पण क्वालिटीच असत्या, ह्याच्याप्रमाणे वापरायला
हम्म हम्म कुठं कोल्हापूरमध्ये भरतेसा, का बाहेर?
कोल्हापूर मधूनच इथून घेतोय. ते मटेरियल वगैरे पण कसं समोर बघून घेतलेलं वेगळं पडते बाहेरून ऑर्डर दिली की कसं पण पाठवतात.
होय ऑर्डर तर दिली कि ते म म्हणजे
कापड अ अस्तरच वगैरे होय अस्तरचं कापड पड वगैरे बघूनच घ्यायला लागतं. धागे व्यवस्थित देत् ना हलके वगैरे येतात.
हलके देतात होय आणि आपण प्रत्यक्ष जाऊन घेतलेलं ते
वेगळा पडतो.
होय आणि आपण प्रत्यक्ष घेऊन घेतलेला ते ज कसं कापड त्यानी आपल्याला समजते ना ते ऑनलाईन केले की आपल्याला
इथल्या इथ घेतलं की रिटर्न तरी करू शकतोय ना जाऊन परत
होय आणि ते ऑनलाईन घेतले की एकदा घेतले की झालं होय.
ते चार आण्याची कोंबडी बारा आण्याचा मसाला होत बाहेरून मागवली की, एकदा सुरतवरून पण मला बघितलाय तसं व्यवस्थित पाठवत नाही होय थोडंफार व्यवस्थित असते.
पण एवढं परफेक्ट नसतं कारण का आपण ते प्रत्यक्षात घेतलेलं आणि ते ऑनलाईन मागवलेलं फरक असतोय, होय हम्म हम् तब्येत ते आहे ना व्यवस्थित? हम हम
तुझ्या
आहे आहे मस्त आहे.
बाकी शेतातलं वगैरे काय काय चाललंय?
शेतात अ आता हे चालू आहे आता म्हणजे बियाणं प पर पेरण्या पूर्वीची मशागत पण चालूय मग आता पाऊस कधी चालू होतोय त्याच्या म ते हे करायचं. टाकत होय भाताचं ते एक दुसरं कुठलं पिक घेता येत म्हणजे उस्तेन् भुईमुग, नाचणं आणि भात नाय होय आमच्याकडं नदी नाही ना त्यामुळे दुसरी पिकं कुठली घेता येत नाहीत, पाणी ते नसले कि म मका ऊस ते असं म्हणजे दुसरी घेता येतंय होय ऊसाला तर सारखं पाणी लागतं मग आमच्याकडे ते पाण्याचीच मेन टंचाई आहे त्यामुळं काय उसाचं पीक घेता येत नाही हम्
आमच्या गावी तिकड ऊस असत ना ऊस लावतात
हो ह
त्यातनंच आणि दुसरं पण कळतात ते मधन मनन हे करतात
पाणी असली की कुठली पिण पिकं घेता येतात नाही ते पाण्याची स्टं य तो ब्या म्हट आपस कुठ
तिकडं राधाानगरीत काय पाणी तिथल्या तिथे जवळ पडतं नदीच वगैरे हो धरण जवळ लागल नदी आहे
होय पाणी भरपूर तिकडं
तिथ काय पाण्याची टंचाई नाही त्यामुळे ऊस चालतोय तिकडे भरपूर
हम्म आम्हाला तर रोजच्याच खर्चाला पाणी पुरत नाही ते तिककाच नाही कुठलं फरल
हम
अ वीर आहे पण होय आहे पण एवढे हे नाही त्याला कुठे जास्त पाणी असते नसतय हो
आता ना दसते का ठ ते
असते थोडं जास्त नसते उन्हाळ्यात पावसाळ्यात भरलेले असते पण उन्हाळ्यात कसं ते पाणी इकड तकडे हे झालेलं असते नाही थोडं थोडस असते हम्म आता जोपर्यंत पाऊस चालू येत नाही तोपर्यंत काय पिकांचं का खरं नाही तुमच्याकडे पाऊस चालू झालेला का पाऊस आलेला का मध्ये
होता का मध्ये थोडा
हम् हम्
तेवढंच दोन चार दिवस पडला तेवढाच पडून गेला आता बघ आता तरी नाही अजून तरी कडकऊण आहे
हम् हम्
या्या वर्षी लवकर चालू होणार आहे म्हणतायेत
नवकर चालू कुठ होते गेल्या वर्षी मे महिन्यात चालू झालेलं होय गेल्या वर्षी मे महिन्यापासूनच चालू झाले आता या वर्षी मे महिन्या संप
ह्या वर्षी मे महिना गेला आता जून जून महिन्यात चालू आहे
ह् बघ्या मात
लवकर चालू होणार आहे म्हणटलेली
हो खर कुठ गायब झाला एकोणासठ पाऊस ह् आता दोन ला जाणार आहे सवय जेवायला
होय
हम्म हम मात्र परत दुकानात येतचता का नाही
संध्याकाळी मग पाच वाजता
हम्म हम् मग पाचला आलं कितिला जातस
नंतर मग आठ साडेआठ. ते जायच टायमिंग फिक्स नाही. कस कस्टमर हे होईल त्या..
म्हणजे लागलच शिवून तयार करून देत अस का.
माझ शिवायच पण असत आणि शॉप मध्ये पण असते ना कस्टमर.
हा हा
हॉल वगैरे दोर वगैरे सगळे वि त्याला वेगळे ठेवले काच मशीन आहे ब्लाउज च काच करायच. शर्टांच काच
हम् हम्
त्याच्यामुळ चालू असते का?
मग त गर्दी भरपूर असेल तुमच्या दुकानात.
होय तिनी हे हँडल करायला लागत.
हम् हम हम् तुम्ही एकट्या द्यायसा काय आणि कोन आहे.
नाही मी एकटेच दुका
हम् हम्म.. ह् बर चाल ते ठेवू मग. ह